आज झाले. हॅलो.
हॅलो.
हम्म.
हम्म. बरं पहिलाच हाय म्हटलं.
तुझा पहिलाच ये असं, ह..
त्यांच्यात बॅलन्स नाही माझ्याकडे, आता वायफाय वर घुमत चालू ये.
काल आम्ही पंढरपूरला गेलो तो बाई.
असं ना, ठरवलं पंढरपूर. ला जायचं असं.
रात्री आठ वाजता ठरवलं, जेवण खाऊन केले झोप रोज सकाळी उठलं. साडेसहा, पावणे सात. साडेसहा पावणे सात हून गेले होते.
हं.
गेलो येवढं गर्दी गाडी निघायला पंढर पूरात वेळ लागला जास्त, जातांना बी येतांना बी पण एवढं आहे. चंद्रभागे पर्यत गाडी गेली, ती मेरबनी. मी तर पा, सहा किलोमीटर अ...
ह
पुढेच गाड्या उभ्या राहता.
मागूय तिथ केल्या त्या का मग
हा नाही का करून बी करून गेलंत ना भाजी भाजी पुठे. पोळ्या करायच्या होत्या आंबुळ्या भी केल्या की ग म बै प्रियांकाने केली मी केली च पनीपुरीने नाही केली त्यांनी तिथच केली
हा म्हणजे चंद्रभागेवरच
हा चंद्रबागीची आंघोळ केली.
हं
अ पण्यात उतरायंच नाही मणे.
सावीने क छान केला
सावीला बाया उचलून घेऊन गेला आता थोडी घाबरली नंतर नाही घाबरली. सवी पयटन सांगि पाच सहा फूट सरकून गेली ती आमच्या जवळून पाण्यात त्या पाण्याला प्रवाह जास्त होता ना
हा हा हा अ पप्पांनी आणले का भैय्यांन.
भैय्यांनी हम्म हम्म.
तिच्या छातीच्यावर पाणी होतं गळ्यापर्यंत पाणी होत ते. लोट प्रवाह जास्त होत ना जोरात.
हम्म तेच ना.
चंद्र
ह मग दर्शन मग हॅलो हॅलो हॅलो.